हॅलो
हा आवाज येता ह का ताई
हा अग
हा हा बाहेरचं आहे का हा ते म्हणजे ए हा ते ए फोर चे पैसे?
तु आणि काय तर कांदा काप ये.
ते अकाउंट नंबर टाकाव लागत. आणून जे फ खाली दिलेले आहे ना फोन पे. त्याच्यात दोन रुपये टाकावं लागतं तेव्हा ते पैशे दाखवत.
हा ते धन्वंतरी ताईच केलेलं आहे ना त्याच्या मंग सोनाली मॅडम. तिला करून दिलेल आहे. हा, आवाज येतो आहे ना?
छान हो
येत आहे ना?
होन नाही दाखवतो असन ना
हा ते म्हणजे धन्वती ताईलाच च तीच सोनाली मॅडम ने करून दिलेले आहे तिला. हा माझ म्हणजे जेव्हा आपला पगार म्हणजे आप आपल पेमेंट टाक. त्यांना तेव्हा बँकेकडून मेसेज नाही येत ना मला.
हो
त्याच्यामुडे जमत नाहीय.
माजे जातात ना मग पैसे पडले की पैसे काढले तर लगेच मेसेज येऊन जातो माझा.
माझ म्हणजे पैसे आपण खात्यात. पण काढले ना तेव्हा मेसेज येतो पण जेव्हा हा आपल्या पेमेंट टाकला जातो ना तेव्हा मेसेजच नाही येत.
माझे तर तिकडंन पण येऊन जातात.
असं का तेव्हा मग तुमचं होऊन जाणार मग तसं.
हम्म मी एका दिवशी म्हणजे मॅडम भेटली ना, तेव्हा त्या मॅडमांना दाखव तेव्हाच. जमणार ना.
हा मॅडम सांगत होती बँकेत जायचं, पैसे टाकले का मेसेज नाही येत असं सांगायचं त्या ना कसल्या कारणामुळे नाहीयेत असं विचारायचं, असं सांगत होती मला.
बँकच ये ना?
हा महाराष्ट्र मदानाचाच बँक आहे ना माझा.
हम्म तिथे विचारवं लागेल मग.
हा तिथं जाऊन विचारावं लागेल.
हम्म म्हणजे ते दोघंपण, हम्म.
पैसेचे पैशे जर चेक करायला करायचं असतं ना मला तेव्हा मी तो बँकेचा नंबर असतो ना बँकेत लिहिलेला
हो ते हा ह तेच टाकून चेक करून. हम्म.
त ऊस कॉल करून मग मी मेस च बघते. तेव्हा मग दोन तीन मिनिटांनी मेसेज येऊन जातो ना, किती पैसे आहे खात्या त्यात
हो.
किती हजार आहेत वर की त्या, हा तेव्हा जाते मी.
हा बरोबर ना ग पैशे ना पैशे नाही खात. खात्यामध्ये झालं त मग बाडा खर्च होऊन जातो ना ग.
मग म्हणून आपलं हे पेमेंट टा टकला गेलेला आहे ते बघा बघा असं जर मेसे मेसेज टाकतात ना मी इकड कोल कोलकोते मग बँकेत त्यात त्याच्यात मग मेसेज आला तरच मी हो म्हणते नाही तरर नाही काहीच नाही मग हा
बरोबर आहे ये ना
मग आपल्याला पण माहिती पाहिजे ना टाकले गेलेले आहे का नाही नाही तर हो हो म्हणून देणार ना पैसे टाकलेले नाही जाणार तर
तुम्ही काय कशाचे सूप बनवलंय
डेमो रेसिपीचे त्या दिवशी का
हो
अ शेवग्याचे पाने
हा
आणि शेवगे पण होते
हा शेवगो पण होते
हा शेवगे म्हणजे जे गरम पाण्यात टाकून शेवगे आणि
हा
ती शेवग्याचे पाले पण होते ना त्याच्यात पण म्हणजे ते पण दोन तीन मिनट पाण्यात गरम केले
हा
आणि मिक्सरने मिक्सी करून अ अजून हिरवे मिर कोथम बीर लसूण वगैरे काही टाकलेलं होतं त्याच्यात ते म्हणजे बटाटे पण टाकलेले होते हा हा बटाटे पण टाकलेले होते
हम्म
हा
सुप बनवल्या होती मग
हा सुप बनवलेल होत ते मग फणणी मारून त्याच्यात सगळ टाकून पाणी टाकून त्याला गरम करून उकडून टाकले
हम
मग गायनीने ते हे करून मग त्यांना ग्लासामध्ये वाट करून दिलेलं होत
असं
हम
म्हणून मी मी पण नं करणार असं मला वाटत म्हणून तुला विचारते कसं बनवलं ताई अस हम् म्हणजे सूप मस्त राहताना बाळाला पण आईला पण अ जमाताला पण चांगलं राहतं ना हम्म म्हणून शेगवाची पालाची भाजी ते मस्त लागते पण हा
हा मस्त लागते ना अजून उरलेलं होत होत ना ते म्हणजे गायनीने ते केलेलं होत ना ते उरलेलं त्या पण नवती ताईच्या घरी गे आणि तिथच मग ते पराठे ब बनवले होते
तुम्ही
हा मॅडम करून दिलेलं होत ते मी बनवते कस बनवतात ते मला तर अजून माहितीच नाही, ते पराठे कसे बनवतात तेच नाही
तू बघितलं नाही का तिथं?
नाही तिथं पराठे नाही बनवलेणा.
नाही ग मॅडम बनवलं होतं तिथं.
तिथं बघितलं म मॅडम मग ते ज्वारीच पीठ होतं आणि गहूचा आणि गहूचा होता का मकीचा होता पण दोन जातीचा पीठ मिक्स केला
हा.
आणि त्याच्यात तर पहिल्यांदा ते सगळं टाकलेलं होतं ना.
हा.
मग पाणी टाकून त्याच काला मस्त पातळ काला करून ते त तव्यावर म्हणजे तेल टाकून ते बनवलेलं होत. हा मग
एकदम मस्त लागल असतना.
हा मस्त लागला, पण ते कस मीठ पण पाहिजे त्याच्यात, मीठ पहिले म्हणजे टाकलेलं होत जेव्हा सूप बनवलेलं होत तेव्हाच तेवढस ना. ते मग थोडे असं हा फिकट फिकटच लागतात ते.
हम्म चवीनुसार मीठ राहिलं, तेव्हा चांगलं होऊन जातं ना.
तेव्हाच चांगलं लाग तना तोंडला पण, नाही तर चांगलं नाही वाटत.
हा.
हम्म.
चालेल. अंजली ताई ग ती वगावचित फोन लावलो काय नई.
हा तिच्यासोबत पण बोलते. पण आता चार पाच दिवस झाले ती काही लावली नाही मला मी पण तिला लावल
हा सुरख तर मेथी कच्या
ती मॅडमांसोबत अस बोलत असेल
हा
रंजना हा हा सोनाली मॅडम सुपोत आणि रंजना मॅडम सोबतच बोलत असते तेी
हम्म म्हण ना
ह नाही तर ती पण खूप चांगली बोलते तिला लावायचं जास् जास्ती बोलणाऱ्यांना हल् लावा्हायचं
हा
हा गीता ताई पण शिव बोलते ना धन के वाज
यिेत ताई
हा
अस सं
हा सुरेखा ताई म्हणजे ती पण बोलते पण ती तिला फोन लावल्या का ती पण एकटीस आहे ना घरामध्ये ते सासू आहेत त्यांचे पण तरी पण ती जास्त कामात व
हम् काम जास्त आहे ना ग एकटीच येईन म्हणून
हा एखाद्या वेळेस काही म्हणजे किती वेळेस असं झालं की कॉलच उचलत नाही
हा अस
हा उचलतच नाही ती
हम् त्यांचे तिथले दादा पण आहे ना
दादा पण आहे पण काही नाही कोणासोबत बोलत नाही असं म्हणत होती ती
हा
मग तुम्ही तुम तुमचे पण बोलून घ्यायचं ना असं पण नाही काही नाही बोलत
असं म्हणते दुसऱ्या मुली पण त्या लिडर पण आलेल्या होत्या ना दुसऱ्या
हो त्यांना पण लावलं का नाही
हा लावलेला होतो पण ती ताई म्हणते नाही ग मला तस तस हे काम असतं ते काम असत
हम्
असं सांगून देते मी कोणाला लावलंच नाही ताई फोन असं म्हणत होती ही वडगावची पी एल ह पी न होती ती दुसरीच मुलगी होती प्रशिक्षण झालं होत तर हा प्रशिक्षण झालं दुसऱ्या दिवशी लगेच लावलेलं होतं ति ताईने मला फोन
पण मी अंगणवाडी गेलेली होती ना मग नंतर लावायचं ताई असं तर मग तिने लावलेलं होत आता पण मला ते ॲप वर जाऊन कॉल उचलायच तेच माहिती
हम्म जा हम्म तेव्हाच कोल उचलला जातो ना
हा तेव्हाच कॉल उचलला जातो तेव्हा मग मा माहीतच नाही ना ग कसं उचलायचं काय हा तरी पण फोन लावलं तिला मी. असं करतात ताई मला तेव्हा माहीत नव्हतं. आता लाव असं का मी लावू. तर नाही ग ताई मी अजून कोणासोबत बोललीच नाही आहे. असं म्हण. ते ती
हम्म नाही अजून बोलल झालं मग त्यांच्या सोबत.
नाही बोलणं झालं.
हम्म चालेल. आता काय करायचं या महिन्यामध्ये म्हण डेमो रेसीपी तुमची झाली आमची बाकी आहे.
बाकी आहे ना. आता म्हणजे कस पाऊस जास्त जर पडला तर महिला पण
ह कामाला चाले जाणार ना आता शेतामध्ये काम लागल.
हा शेतामध्येच चालले जातात कामाला.
सगळे आता ते तेच, नऊ महिन्याची गरोदर माता पण चालली जाते. शेतामध्ये
हा ना आपले पावरे कसे चाललेच जातात.
हा
जेव्हा डिलिव्हरी चा वेळ आला तेव्हाच शेतातून पण हा ना शेतातून श त्यातून पण येतात.
हम्म
जातात हप्ते सर्व
म्हणजे काम करायचं म्हंणजे होऊन जातात काय असं तस ना ग आपले लोक
म्हणुन ते सर्व चालले जातात मग कामाला
चालली जातात. आणि दररोज पण घरी राहून राहून कंटाळून जातात ग. त्याच्यामुळे काय हाय
गावात फिरून सर्वांचे ह हम्म म्हणून तर नाही.
हा आता सगळीकडे फिरून फिरून कंटाळा येवुन जात
हो
आता कसं गावात फिरायचं काय, आपलं कामच ते आहे.
मग आ आरोग्य शिबिर ही लहान मुलांची ठेवलेले काय सर्व गोर्दमा तात्यांनी.
अ सर्वांचे असेल.